हॅलो! हॅलो हा आताय आलाय? काय बोलते ना हा यालाय काय?
हा याला का आवाज म्हटलं हा ते म्हणजे कस सुरुवात केली त्यांनी सुरवात केली त्यांनी फक्त गुरुवारी करायचं असं केलं ते आरतीची हम् मग येत होतो करत वगैरे होतो. मग नंतर जस रुटीन बसलं ना मग तसं रोज चालू करूया अस झालं सगळ्या बायका वगैरे ठरवून त्या गल्लीतल्या आमच्या लीतल्या मग आम्ही सगळं म्हणजे आता आम्हाला माहिती आहे म्हंटली मग तुम्ही पुढवून घेणार काय अस त्यां विचारले मग आम्ही काय म्हण आ अस जबाबदारी अस नाही घेत पण सगळ्या गोष्टी आम्ही पुढवून येतो करतो असं म्हंटलो. हम् मग तसं झालं सच्यात बोलणं वगैरे झालं. अ मग आपल्या आरतीच टेम्पलेट ते जरा समजे तयार केलो दिलो वेगरे व काय करायला लागलेत गुरुवारच असं म्हणजे अ आपले ह्याच्यातले जण असतात. कि अ असं आहे्य नस.
हा हा.
कात तेला ह तले त्यांना बोवाय लागले मग हा नगरसेवक वगैरे असं मग आम्ही असं अस करतोय. मग तुम्ही काय करणार वगरे असं म्हणजे पैशासाठी एक प्रकारे असं म्हणजे हा पैशाची मदत वगैरे असं ते जरा चालू केले. मग आपल्या ते मईंना.
हम्म
त्यांना एक बोोलवायला लागले मग काय करणार. दर गुरुवारी तेवढं गर्दी करणार आणि मग गुरुवारच तेवढं माई येऊन करणार. मग मी म्हणजे करायला लागल तर त्यांच त्यांनी करू देत असं काय हे करत नकतो. फक्त गुरुवारच तेनी येऊन करणार. गुरुवारची गर्दी आणि मग तर वेळेस मग रोजच्या याला आम्ही जाणार आणि आम्ही करणार असं. तेच झालतं चालू एक प्रकारे
हा ह.
हम्म. मग ते कसं व्यायला लागलं अ ते आपल्या इकडच्या काकीत की ते इथल्या कबनूरमधल्या
कोणग.
कगनूर केंद्रातल्या काय बरं त्यांचं ना. ते जात घरीही आरती घेतात की
हा हा हा.
तू हा ओळखताय की हा शिंदे काकी हा शिंदे काकी ते एकदा. झालत आमच्या इकडं म त्यांना बोलवलेलो. तिथं केंद्रात मग त्यांनी माहिती वगैरे सांगितलीत मग असतात की जरा हे करणारी म तिने असंच कस म्हंटलं नैवेद्याच होते. ते मग असं म्हजे जरा झालं वाधावाद मग आम्हाला म्हणजे जरा म्हटले ते आणि आम्ही कसं असं ठराविक जण होतो. अ म्हणजे आमच्या घरातसले काकेत त्यात मुलगा मी दिदी मम्मी असा मी एवढीच. ण म्हणजे असं जायचं झाडट. करायचं पूजा करायची. अ म्हणजे आरतीची तयारी करायची. त म्हण आम्. जास्त करून नैवेद करत होतो. हा मग इतर वेळेस कसं करणार एक एक जण नैवेद्य घेणार. आणि नैवेदच करणार नाही. असं पण झालं मग आम्ही कसं म्हणजे व्यवस्थित सांगायला लागलो. हा व्यवस्थित सांगायला लागलो की असं अस नैवेद्यते करा असं म्हणजे होत नस. असल तर आम्हाला सकाळी तरी सांगा बाबा आम्ही हा. नाही किंवा काय म पण त झाला मग हेच फक्त दाखवलं तर चालत नाही काय? तेवढंचच पाहिजे काय तेवढंच पाहिजे काय असा पण विषय झाला मग ते आम्हा म्हणजे आमचा पण मनाला लागं लागल ना की आज. पाशी ठेवलो मराजांना म्हणून ते मग ते जबाबदारीत मग जरा जरा हे ला कर त्याला कर असं ते म्हणजे तुमची इच्छा असेल तर करा नाही तरर आम्हाला सांगा आम्ही करतो असं त्यां म जरा विषय झाला मग एक जण कस हे अ नीट करत नव्हत त मग जरा स समजावून आपण सांगतोय ना तसं सांगाय गेलो तर मग ते जरा हे पुढं पुढं करत्या असं त्यांना जरा विषय व्हायला लागला.
हा हा.
मग जरा जरा कस जस जबाबदारी अस. पण जेवढे होत होते तेवढे करत होतो. पण जरा जरा बाजूलाच झालो म. ते आपली आरती नंतर सेवा असताना. ते चालू करत होतो म्हणजे आपला रामरक्षा. अ म्हणजे करा म्हणून म्हणजे बायका बोलवतात त्या. तुम्हाला येते तर चालू करा वगैरे म्हणजे आरती नंतरची सेवा. मी फक्त कसं जप घेत होतो. मग रामरक्षा आणि अ हे. काळभैरवाष्टप ह्या दोन तेवढंच पहिला काळभैरवाष्टप चालू केतो. नंतर मग रामरक्षा चालू कराय लागलो मग ते कसं. अ जरा पहिल्यांदा सुरुवातीला हळूे स्लो चालू केले. तो सगळ्यांचे उच्चार व्यवस्थित. वं आणि म्हणजे सगळ्यांच्या तोंडात बसावं असं म्हण. हम्म मग ते पण तुम्ही एवढा हळू वाचताय. ते पण झालं. ते तरी म्हणजे. असू दे म्हणून केलं म स्पीड के लो व्यवस्थित. ह त्यातन पण आणि. म्हणायला लागली तर तुम्ही करायला किंवा स्पष्ट बोलना. मग एक एक जण कसं आपल्या हन करायला लागलीत. म गुरुवारचं म ते माई. त्या त्या कस एकदम म्हणजे फास्टवरून जातात ना मग त्यानी. चांगलं करतात तुम्ही असं करताय. मग विषय झाला की त्यांनाच तुम्ही करायला लावा नाही आम्हीच कराय पाहिजे अस. मग त्यांच्याबरोबर पण विषय झाला की तुम्ही या म्हणून मग नाही म्हंटल्या. असा तसा पण विषय झाला मग एक. एकदा उठवलीत की तुम्ही अ नैवेद्यच घेऊन जातय. अ प्रसादच घेऊन जातय. असं तसं पण केलेत म्हणजे व्यवस्थित होत होत म्हणून. मग आम्ही काय आम्ही पण आणि त्या काकी पण म्हणजे अ. मला आणि त्या काकींना माघारी बोलायला लागली पण माघारी बोललेलं कळतच की. मग तवापासून आम्ही मग आम्ही म्हणजे बंदच केलो. त्यात दिदीच लग्नाचा पण म्हणजे आलता वेळ मतात ना. बंदच केलो करायच जरा. थोडे दिवस वाटलं वाईट. खरं म्हणज जेव्हा ज कधी जायचं होत तेव्हा पायातन पडून येतोय. बरेच जण विचारतात पण काय येत नाही स व्यवस्थित होत नाही. करत नाहीत तरीपण.
हम.
बरेच जण रस्त्याात थांबून थांबून विचारतात कोण आहे ते माहिती. पण नसते यात. तसा व्यवस्थित होत त ते म्हणतात. म्हटलं ज होतयस कि ते. म्हणतय तेवढंच त्यांना पाहिजे होतं तेवढं करून घेतली म्हणतय. हम्म होतयच ते हम्म होय. ते एकदा जरा मनात न उतरले की मग किती पण लळा असले. कि ते होतच. हम्म मग काय नाही आपल्याला जेव्हा होते जायचं. तेव्हा जाऊन बसतोय करतोय असं काही नाही. हम्म हो जात होय. हम्म काला भी इकतीन कायतरी दोन आठवडे झाले आम्ही वाडीला गेलतो की तिथं म्हणजे जाऊन बसून वगैरे हॅलो. ह् म्हणजे जसं काय होत तस जात जात नाही असं काही नाही पण असं आरती साठी असं ठरवून जरा जायचच विना झाले.
हम् हम्.
हम्म.
असताय माझं चार्जिंग दोन टक्केवरर आलंय.
अरचछा.
आता हा कॉल कट झाला तर मग तुझा ग्रा्यधरला जाणारई ना.
हा काय आता आठ मिनिट झाल्यात ते ठेवलं तरी चालेल अस काय?
नाही ठेवू नकोस होईल तेवढं होईल जेवढा वेळ चालू राहील तेवढा वेळ चालू राहील.
हम्म हम ठीक आहे. हम्म चालते मग आणि काय मग उद्या करूया दुपारी
होय चालतं की तरी मग तुझा सवा काल म्हणायचा ह.
काय?
तुझा हा कॉल सवा लागला मला
होय नाही त्यातले दोन कसे वेस्ट अ वेस्ट म्हणजे ते झिरो झाले ते ना.
हा म्हणजे जरी झिरो झाले तरी पण मग ते परत. ते ॲडजस्ट होत आहे.
हा होत क
हम्म म्हणजे आता माझा पण एक झिरो झालाय मागाशी तुला लावताना
हा हा हा पूर्ण कनी तीसच्या वर कल एखादच होतात कारण म्हणजे दो मिन बलेतात पूर्ण आपल्या स मिून एकशे ऐंशी मिनिट व्हायला पाहिजेत कॉलचे
हा हा हा.
ह असं य ते हम्म. नाही तरर मग आता समजा जर तू कॉलकट झाला किंवा चार्जिंग वगैरे लावून घ्या म्हणजे जर वेळ असेल तर बोलूया थोडा वणं असं काही नाही.
ह् नाही चार्जिंग लावतो थोडा वेळ चार्जिंगमध्ये मग बोलूया नंतर पाहिल तर
हा होय् भांडी घासणार आहे. भांडी असत फगत तुमचं चारटंच नाव होईल. हम् कराय लागते कि तेवढं.
हम्म.
जबाबदारी दिलत म्हणल्यावर
चांगलं आहे चांगलाय करा करा.
काय नाही करायला होत नाही ल काय. कपडे थोड तेसत तेवढ्या आवडत्या वेळ असला जेव्हा आपल्या वे धुवत असली तर मग तेवढं धूर लागायचं बाकी काय करायला लावत नाही. कधी तर मग तेवढा तिला वेळ असला तर मग जेवण आवरू लागत होय तेच त्याचा सांगायचंत हम्म परवास पाठ ते पहाटे आला काहीतरी स साच्या दरम्यान का तर आला येऊन सगळं झोपूनच काढलं जरा सॉफ्ट आलाय बोल हम्म मग हम्म तब्येत एवढी बी कडल्या तब्येत
हम्म
तब्येत भरपूर पिघडल्या
आता आता कसं सॉफ्ट येणारच यायलाच पाहिजे त्याला सॉफ्ट आता घरची किंमत काय आली घरातल्या अन्नाची किंमत काय आली
बर होत हाय ते जेवला नाही य करून दे ते करून दे काही नाही ग पाहते जेवला केला चछ म्हंटलं आलेला ते मम्मी यावर आ त नाही त हरभार हा ठेवली आणिला चाच मिळत नाही म्हणलं तिथथं
ह
जेवणाच म्हणजे मेस असत ना अ सकाळच एक टाइमचा नाश्ता असतोय दुपारी चपाती भाजी आणि संध्याकाळी डळ भात
हम्म डाळ भात पण डाळ ती फळ पाण्यावाणी असते
होय मग सगळं जेवणाच रुटीन बिघडले चा पण असं त्या दिवशी म्हणजे मम्मी नंतर म्हंटली चहा करून दोन दिल तो ग ब हॅप्पी म्हणून मम्मी दोन तीनदा म्ह मी दोन तीनदा म्हटलो नाही म्ह
चहा ओलाडून गेलेला
हा
आणि आता तेव चहा तिथं मिळल झालं
हम्म
बिंच्या पिता म्हणजे ते इथन जाताना गेलता ते तिथंच तर महिना झालाच घता एक तीन चार दिवसात महिना होत त्याला हम्म वीस या वीस तारखेला महिना होते त्याला रागान गेलता तसच ओलांडून आल्यावर पिला चहा पिलाच्या
ह
अ झोपला जरा बसला तर मग नंतर काहीतरी कामावर अ कुठं जाणारच ममी सोडला ते म्हणजे बोलायला ते